येतोय आवाज.
हो हो येतोय तुमचा येतोय का, मला येतोय का. माझा येतोय का तुम्हांला. हॅलो.
येतोय येतोय आवाज, येतोय बोला ना.
हा बोला ना, कोणत्या विषयावर बोलूया.
आपण आपण कणी अ. कोणत्याही विषयावर मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही आपण पाककलेवर बोलू शकतो.
हो हो पाक कलेवर बोलू शकतो की.
हां.
तुम किंवा एखादा प्रवास वर्णन, किंवा एखादं म्हणजे असं. हेच्याबद्दल पण बोलू शकतो.
प्रवास वर्ण नाही चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही.
हा चालतंय चालतंय. आमच्याकडे आता छान म्हणजे, असे पावसाळी वातावरण आहे ना.
हम्म.
त्यामुळें असे धबधबे वगैरे, भरपूर असे प्रवाहित झालेत. तुम्ही कुठे गेलेला की नाही, पावसाळ्यात फिरायला वगैरे.
मी संध्या उज्जैनला आलेली.
अच्छा होय कां.
हा.
हा उज्जैन महाकाल बरोबर हा. आमच्या इथं पण जाणार आहे ट्रीप पण, श्रावण महिन्यात जाणार हाय.
अच्छा झालं का दर्शन वगैरे? हो गर्दी असते भरपूर गर्दी असते हो. आत्ता म्हणजे आत्ता गर्दी कमी आहे का तिकडे?
हं आता एवढी गर्दी आहे ना अजून तरी.
होय दर्शन वगैरे झालं का?
नाही अजून कारण की आम्ही ना चाललो ओंकारेश्वरला गेलेलो होतो तसं सिंग वरुन आलो. सिहरला मुक्काम केला. शिवपुुराण चालू आहे ना तिथं. ते पंडित निष्कांच.
अच्छा! हं.
आपल्या
होय का. तुमचा आवाज ब्रेक होतोय माझा येतोय का तुम्हाला क्लिअर आवाज?
हो तुमचा आवाज मला क्लिअर येतोय.
हा तुमचा जरा ब्रेक होतोय असा आवाज.
हो का?
हो आमच्या इथून पण जाणार आहे ट्रिप पण, बहुतेक श्रावण महिन्यात जाणार आहे दोन दिवसाचा मुक्काम आहे उज्जैन वगैरे तिकडं.
हो हो आमच्या
कसं आहे तिकडं वात् वातावरण वगैरे कसं आहे पाऊस वगैरे आहे?
बाई पाऊसच नाही इकडे इकडे फक्त पाऊ् ऊन पडत गरम होत. काही पाऊस नाही, काही नाही, काहीच नाही.
होय का. छान आहे, मग तुमचं दर्शन वगैरे छान होईल.
हा दर्शनामध्ये ओंकारेश्वराच छानच झालं.
होय ना.
हम्म मोकळ दर्शन झालं गर्दी गर्दी कशी पाहिजे तशी
हो हो गर्दी वगैरे असल्यावर जरा कसा प्रॉब्लेम होतो ना आता
जशी पाहिजे तेवढी गर्दी हाय नाही ओ. ठीक होती पण मग दर्शन झालं छान.
अच्छा छान हाय आणि आता तिथे आसपास गेलाय तर मग तिकडची पण म्हणजे काही प्रसिद्ध ठिकाण वगैरे असेल तर बघून या.
हां.
कसं आहे आपल्याला सारखं असं जायला वगैरे होत नाही ना लांब लांब वगैरे हे ते. तुमच्या नाशिकमध्ये पण भरपूर अशी ठिकाण आहेत. त्रंबकेश् त्रंबकेश्वर वगैरे काशी, शिर्डी. फिरलाय काय नाही तुम्ही?
ओ फिरले
होय का. हॅलो!
आवडतं मला फिरायला त्याच्यामुळं मी फिरते भरपूर.
हा छान आहे छान आमच्याकडे पण आता बघा छान पावसाळी वातावरण आहे. धबधबे वगैरे छान प्रवाहित झालेत. आम्ही पण गेलेलो एक आमच्याकडे एक उलटा धबधबा इकडे सडा वागा् पूर म्हणून तिथे छान म्हणजे असं पावसाळ्यात एक असच मुलांना घेऊन जरा रविवारी संडे सुट्टी होती ना परवा.
अच्छा.
त्यामुळे आम्ही गेलेलो छान आहे म्हणजे असं उलट धबधबा आहे म्हणजे अस आपण जर काही फेकलं तरी अस हवेत च्या दिशेने असं म्हणजे उलट आपल्याकडे येत असं. उलटा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे छान पाऊस हम् पावसाळ्यात असं छान वाटतं वगैरे असं. छान तिकडं म्हणजे अशी मक्याची वगैरे कणसं भाजून वगैरे भेटतात. गरम गरम अशी नाचणीची भाकरी ठेचा जरा वेगवेगळं वाटत असं आणि छान पावसाळी वातावरण वगैरे खायला डोंगरावर सगळीकडे हिरवीगार वगैरे झाले तर सगळीकडे झाडे वगैरे निसर्ग बघायला खूप छान वाटतोय बघा.
निसर्ग कस पावसाळ्यामध्ये सगळं हिरवं हिरवं झालेलं असतं ना.
हो आणि पक्ष्यांची किलबिलाट वेगवेगळे पक्षी वगैरे येतात बघा पावसाळ्यात. आपण कधीच पाहिले नाही तेवढे पक्षी म्हणजे पावसाळ्यात आपल्याला पाहायला दिसतात. चिमण्यांचा वगैरे चिवचिवाट कलकलाट म्हणजे असं छान वातावरण एकदम आल्लादायक वातावरण झालंय आता पावसाळ्यात.
हा ते तर आहेच पावसाळ्यामध्ये कसं की म आपल्या आम्हा नाशिक साईडला आहे ना त्र्यंबकेश्वरला साईडला वगैरे तिकडे पहिना वॉटरफॉल आहे. भरपूर छान आहे डोंगरवाडी पण आहे आणि हे काय म्हणतात त्याला हरिचंद गडावर भरपूर लोकं जातात.
हो भरपूर लोकं जात पण काही लोक कसं म्हणजे पर्यटनाला येतात. पण तिथं असं कसं घाण वगैरे पसरवू नये असं मला वाटतं परेड आपलं कसं आपला परिसर आपला निसर्ग आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. लोक येतात खायचे पाॅकेट्स वगैरे सगळे तिथं टाकतात. किंवा म्हणजे असं घाण म्हणजे घाणीचं साम्राज्य वगैरे करतात ना. काही लोक अशा पार्ट्या वगैरे करायला येतात मग तिथं दारू
तर त्यांना कसं राहत नाही का? एखाद्याला समजून सांगितलं तर ते ऐकत पण एखादं नाहीच. समजत त्याला काय करणार.
आपले पर्यटन स्थळ आहेत आपले गड किल्ले आहेत, आपणच करायला पाहिजे ना म्हणजे घाण वगैरे पसर बसरवायला नाही पाहिजे आपलं निसर्गाच सौंदर्य आपण जपायला पाहिजे असं मला वाटतंय.
हा पण ना आता
काय लोक आहेत. निसर्गचा मौस मजा वगैरे निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे आपण ऍक्चुली. सगळया वातावरणात हे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे जे आपले तीन ऋतू आहेत. म्हणजे प्रत्येक ऋतूचा आपण कसा आनंद घ्यायला पाहिजे आता पावसाळात तर किती छान. मस्तपेगी अशी झाडे वगैरे लावलेत आता वृक्षारोप वगैरे आमच्या शाळेत पण एक प्रोग्राम होता. उपक्रम ह्या आषाढी दिंडीला. सगळ्यांनी म्हणजे असे वृक्षारोपण वगैर केलं असं डोंगरा वगैरे जाऊन का तर नवाढयचं सौंदर्य वाढायचं. पाहिजे पाऊस आपल्यालाच परत पाऊस कमी पडतो. आपण वृक्ष थोड जास्त प्रमाणात करतो हवा शुद्ध भेटत नाही. ह्या गोष्टी कस वृक्षारोपण वगैरे निसर्गाचं सौंदर्य जपायला पाहिजे. हे धबधबे म्हणा किंवा जे गड किल्ले वगैरे गड किल्ले पण आजकाल किती सुंदर झालेत हिरवे गार. वगैरे छान झालेत बघायला वगैरे.
हो मग पण मग कसं आहे ना मुलं म्हणजे असं कपल वगैरे गेलं ना की ते लिहून वगैरे ठेव तात मला का त्या गोष्टी नाही आवडत.
हो आता सगळीकडे तेच प्रमाण वाढलंय किंवा आजकाल ताई एक फॅड आलाय बघा तुम्ही. असं धबधब्यावर किंवा पर्यटन स्थळावर गेलं त्या रील्स बनवायच्या, व्हिडिओ करा-काढायचे त्यामुळं कित्येक लोकं असं आपला जीव धोक्यात पण घालतात ओ अपघाताचं प्रमाण वाढलंय.
ते तर आहे.
लोकांना म्हणजे त्या गोष्टीचा आनंद घेत नाहीत की निसर्गामध्ये गेल्यावर ते व्हिडिओ कर परत फोटोशूट करायचं, त्या रील्स बनवायच्या मग कुठं आपला जीव संकटात वगैरे घाल जिथं जाऊ नका तिथे ते धोक्याचे बोर्ड लावलेले आहेत. तिथे लोकं स्वतःहून जातात.
हां ते तर आहे.
आणि मग मग कसं अपघाताचं वगैरे प्रमाण मुलांना आजकालच्या म्हणजे विचार नाहीये की आपले आई वडील आपल्याला लहानाचे मोठं करतात एवढं क ष्ट वगैरे करतात आपण मौज मस्ती करायला आलो, ठीक आहे की तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. पण जरा स्वतःच्या जीवाची पण काळजी घ्यायला पाहिजे ना?
बरोबर आहे.
आजकाल तर ते जास्तच प्रमाण झालंय बघा व्हिडिओ काढायचे ते अपलोड करायचे स्टेटस लावायचं मग त्याच्यामध्ये काय होतंय मेन मुद्दा तो निसर्गाचा आनंद
लोकं जास्त गुंतत चालले म्हणून ते स्टेटस वगैरे ठेवतच राहतात. कुणी कुठं गेलं तरी.
हो हो आणि ते व्हिडिओ बनवायचे रील्स बनवायचे त्याच्यामुळं काय होतंय निसर्गाचा आनंदही आपल्याला घेता येत नाही ना. दरवर्षी आपण पण एखादं झाड लावायला पाहिजे, त्याचं संगोपन कराय पाहिजे आपण पण निसर्गाच्या संवर्धनाला मदत कराय पाहिजे आपण समाजात राहतो आपलं कर्तव्य आहे.
हां म्हणजे आपणही थोडंफार पर्यावरण जपलं चांगलं ठेवलं घरासारखं वा
आज काल ताई आपण बघतोय ना हवा वगैरे किती प्रदूषित झाली हो म्हणजे त्रास होतोय आपल्याला की ह्या वातावरणाचा, सगळीकडं प्रदूषण आहे पाण्याचं प्रदू म्हणा वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण म्हणजे कसं आणि आजकाल आपण खातोय पण असं संक्ररीत वगैरे केमिकल च त्यामुळे आपलं आरोग्य धोक्यात आहे आत्ता सध्या.
हो बरोबर आहे तर सगळं हायजीन झालेलं आहे ना हायब्रीड सगळं आहे.
किंवा आपण हे फास्ट फूड वगैरे बाहेरचे खातो आपला जास्तीत जास्त क म्हणजे ओढ त्या फास्टफुडकडं असते म्हणजे बाहेरचं खाण्यात वगैरे. त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोय.
तसं तर आहे.
तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही अहो.
हं छोट्या मुलांपासून बा मोठ्या लोकांपर्यंत सर्वांना आहे ना बाहेरच फूड लाग त आत्ता तरी.
हो. म्हणजे आपण कसं घरचं म्हणजे सात्विक अन्न वगैरे सेवन कराय पाहिजे, कारण आता वातावरण वगैरे खूप खराब आहे, त्याचा आपल्या आरोग्यवर परिणाम होतो त्यामुळं वेगवेगळे आजार आता पावसाळ्यातच तुम्ही बघा ना किती आजारांचा वगैरे प्रादुर्भाव होतो. का तर आपणच हे घाणीचं साम्राज्य आपणच, पसरवतो आपणच म्हणजे आपल्या. परिसराची वगैरे व्यवस्थित काळजी घेत नाही. सुका कचरा म्हणा. ओला कचरा म्हणा त्यांची विलेवाट व्यवस्थित आपण लावायला पाहिजे. आपलं परिसर आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे, आपलं सौंदर्य आपल्या महाराष्ट्रामध्ये किती छान. छान प्रेक्षणीय स्थळ आहेत, गड किल्ले आहेत. किंवा म्हणजे असे धबधबे वगैरे आहेत, डोंगर रांगा आहेत. त्यांच आपण संवर्धन करायला पाहिजे, आपलं कर्तव्य आहे ते.
आपण. तिथे जाणार त्याचं मजा
हेच आजकालच्या मुलांना कळत नाही हो.
प्रॉब्लेम आहेच, आता काय करणार. समजून सांगितलं तरी ते काय ऐकणार आहे. असं वाट
हा समजून सांग किंवा म्हणजे, असं म्हणजे आपण घरातून जरी बाहेर. पडलो तरी व्यवस्थित म्हणजे, समाज आपण जो समाजात राहतो. मग समाजा प्रती आपण कसं आपण एखाद्याला सांगू शक तुम्ही येथे कचरा टाकू नका, पण लोकं मुद्दाम हून टाकतात ओ.
ते तर आहेच आहे, चला ताई आपला वेळ पण झालाय.
बरं बरं ठीक आहे ठीक आहे, हा करा तुम्ही परत ह्या नंबरवर मग कॉल.